हॅलो हॅलो? नमस्कार ताई,
येतोय आवाज?
हो येतोय तुमचा,
हा येतोय थोडा, अडकतोय तुमचा आवाज, हा आवाज जरी अडकला, पण तरी दहा मिनिट राहू द्या चालू ह,
हो,
हो थोडं नेटवर्क मध्ये या तुम्ही हॅलो हा हां नेटवर्क मध्ये या म्हणजे कस अ पूर्ण जास्त वेळ नाही आला ना मग तो आपोआप कट होऊन जातो.
परत करा कुदे कॉल एक मिनिट मी बाहेर जात
परत नका,
हम्म येतोय ना,
हा हा कट नाही करायचा मग तो झिरो होऊन जाईल ना धरला नाही जाणार आपला कॉल
होय ना? हा बोला ना
हा म्हटलं आवाज आला नाही आला तरी दहा मिनिटं चालू द्यायचा मगच कट करायचा
होड,
हा हा कारण आपलंउंट होतो पण पकडला नाही जात
हो ना,
काय करता येत? काई नाये आवडलंय घरातलं चहा वगैरे झाला तुमचं
हो का आमचं पण काही नाही चाललंय डेली रुटीनच हो आमच्याकडे आता पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे दोन दिवसा सतत पाऊसा
हो का आमच्याकडे नाही बाऊस ऊनच आहे आमच्याकडे
हो का? हा हा तुम्ही शेतात असतात कि
काय म्हणता?
शता शेतात असतात.
नाही नाही शे म्हणजे आईवडिलांकडे शेती आहे माझ्या
हा हा,
हम्म आमचं स्टोर वगैरे असं किरा
हो का काय लागवड होते तुमच्याकडे स
माझ्या माहेरी आता भाताची इकडेच इकडे आमच्या गावाकडे भ भाताची भरपूर लागवड चालू असते परत टोमॅटोची भरपूर वेगळेवेेगळे पिकं घेतली जाते पावसाली सोयाबीन मका हे बीक चाल भरपूर चालत असं शक्यत आमच्या एरियामध्ये भागामध्ये म्हणजे इकडे हेच असतं टोमॅटो आणि आणि टोमॅटोचे भरपूर भरपूर मार्केट आहे आमच्या इथे स्वतः हम्म आमच्या गावामध्येच हम्म आणि हो सोयाबीन आणि माझ्या माहेरी द्राक्ष बाग आहे डायंच हे
हो हो का अ रे वा पण महा मध्यंतरी पाऊस पडला त्यामुळे द्राक्ष भागांचं तर खूप नुकसान
हो त्यावेेळेस म्हणजे ब सुरुवातीला म मागच्या वेळेस पण मग खूप पाऊस झाला तर त्याच्यामुळे खूप नुकसान झालं त्याच्या अगोदर म्हणजे एक दोन वर्षपूर्वी खूप गारांचा वगैरे पाऊस झालेलाना पूर्ण मा डचे घडते खाली पडले होते बा द्राक्ष बागेत पावसाने खूप मोठ खूप हो आणि त्यांना खूप रातर दि दिवस म्हणजे खूप कष्ट घेत पण मग काही शेवटी पीक हातात आलं आणि सगळं पावसाने हे नुकसान केलं जे शेतकऱ्याला म्हणजे त्याचच सगळं जीवन अवलंबून. बागेवरती द्राक्ष बागेवरती त्याला काहीच नाही त्या फळ मिळालं अस त्याच. सगळ चीज गेल अस एवढ मेहत. करून त्याला पावडर वगैरे असं लहान पोराप्रमाणे जपत त्याला सगळं. खूप मेहनत घेता. हम् मग मोठं करता छोट छोट. मग शेवट मार्केटला नाहीपर्यंत किती हमी भाव भेटतो काय भेटतो हे त्याच्या. नुसार अवलंबूल असत.
हो ना एकतर माल चांगला असला तर भाव नसतो. आणि एक तर भाव जरी असला पण हा पाऊस असा अवकाळी पडला तर. ते एक नुकसान होत.
हा हम्म.
आणि हे सोयाबीनच्या पिकाच कसं असत.
सोयाबीनचा कसा पाऊस वगैरे पडला की मग पेरणी करता आणि मग नंतर दिवाळी. मग त्या शेंगा वगैरे य मग त्याला त्या पीक काढले जाते मग त मार्केट. नला जात.
हो का शेंगा असतात का सोयाबीनच्या.
हो शेंगा य मग त्याच्यातून मशीन म काढायच ते मी आणि मग त्याची गोणी नाही तर मग पोहते पोहते असत ना. आणि एक भरता असं मग विकाला मार्केटमध्ये. किती भाव चालू आहे जर कमी असला तर मग शेतकरी लोक घरीच ठेवतात मग नंतर ब सोयाबीन पासून तेल पण बनवले जात.
हा तेल पण बनवले जात. आणिया.
काय काय पिकता तुमच्या.
आमच्याकडे. आता तर सं डाळिंबाची शेती खूप व्हायची पण आ. आता जस तो रोग वरे पडला त्याच्यानंतर म कमी करून टाकलं लोकांनी डाळिंबाचं पीक घेलं खूप कमी लोकं डाळिंबाचं पीक घेतात ते पण खूप कमी प्रमाणात घेतात.
माझ्या पण मा भावा आताच. लावले आता म्हणजे आता हे पीक फर्स्ट फर्स्टच पीक येईल आता त्याच. एक वर हो. ते खूप मेहनत घ्यायला लागते त्याला, हम् त्यांच एक ऑरेंज म्हणतात ते प्रकारचे वाटतं डाईल.
हा हा.
हा भगवा भगवा म्हणता ना.
हा हा हा.
तो प्रकारचा आहे.
एक लाल कलरच असतं एक थोडस ऑरेंज कलरच असतं.
हो हो मग मी त्याला खूप. मेहनत घ्यायला लागते. त्यांना खूप हे करता आणि सकाळीच लवकर उठून वगैरे येते सगळं. अ मशागत करायला लागते पावडर वगैरे मारायची.
हो हो आधी छोटे रोपं लावतात ना आधी.
हुंडी लावता आणि मग नंतर हो मोठं होत चालत तयार. त्याला खत वगैरे. म्हणजे सेंद्रिय खत, रासायनिक खत हे दोन्ही पण घालतात त्याला पाणी. वेळच्या वेळी या वर्षी थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ज्याच त्याला कमी पाणी पडलं.
हो हो हो पाणी जास्त लागतं का राईबाला
हो असं वाटत मग ते म्हणता पाणी लागतं पण मला काही त्याची आयडिया नाही शेतीची,
हम् हम् आमच्याकडे कांदा जास्त कांद्याच घेतलं जातं मका कांदा भुईमुग डाळींब
हम हो ना माझ्या माहेरी पण कांदे वगैरे लावतात. आता आणि हे पण आता सध्या
आपले घरगुती लागणारे डाळी गहू, बाजरी हे सगळ्या पिकांचं उत्पन्न घेतलं जात हो. आता तर ड्रॅगन फ्रूट आलेत ना नवीन त्याचे पण ते पण सुरू आहे आणि अ खत पण लावली जाते. एवढ्या दोन चार वर्षापासून हळदी च पण चालू आहे.
आमच्याकडे पण घरी घरगुती खाण्यासाठी लावलेली असते थोडी आई शेतामध्ये आईकडेच असत किंवा ती शेंग भुईमूग असतो तूर असती मुगडाळ उडीदडाळ सगळं होत.
हम् हम्
हम्म
हो ते वेगळ्याच जे घरच असतं घरच्या डाळीची चव आणि दुकानाच्या डाळीची चव खूप वेगळी असते ना.
हम्म आम्हाला तर घरचीच डाळ आवडती विकतची डाळच आवडती हरभर्याची डाळ वगैरे
ह एकदा सवय झाली कि मग नाही आवडत ते विकत घेऊन आणि खायला हा. ते ओरिजनल असत ना त्याला काही पॉलिश वगैरे केलेली नसते काय
घरगुती तयार करतात. पण आईन ते स्वतः तयार करायची म्हणजे की आता हे पण मग आता जस जसं ते खूप त्याला हे पण करायला लागतं आणि खूप त्रास पण होत ना आणि मग गिरणी मधूनच काढून आणता.
हो हो डाळ काढणं ती म्हणजे अगदी पाण्यात भिजवावे लागतात ना रात्रभर रात्रभर पाण्यात भिजवायचं मग ते दडपून ठेवायचं
हम्म आणि मग ते चिप ते झाला क काही कडकून वाळ ठेवायचं मग ते वाळ का म नंतर मग हे करायचं वाळ्यानंतर गिरणीत द्यायचं काढण्यासाठी ते
हो हो तर भरडायला पण त्याला भरपूर लागतय ना हळूहळू भरडावं लागतं जोर लावून नाही
का
होम्
कष्ट पण लागतात त्याला तेवढे
जोर लावून नाही न कराव लागत कारण जोर लावला तर त्या डाळीचा चुरा होतो
हम्म हा माझ माझी होती ना तोपर्यंत ती स्वतः ाळी तयार करण्याची बावीस पवीस पूर्वी ती कशी म्हणायची आम्ही स्वतः गह घरी जात त्यावरती पिट तयार करायचो मग ते चाळून वगैरे मग त्याच पीठ भिजवायचं मग पोळ्या वगैरे बनवायच्या अस हम्म् त्यावेेळेच म्हणे ती ती त्यावेळेचीच हेच मजाच वेगळी होती ती म्हणते आ
ह घरी पिंप करण म्हणजे किती मेहनतीच काम आहे
हो ती म्हणायची आम्ही पाटे चार वाजता उठूनच तयार करायचो हो ते पीठ
हा आणि रोजच्या लागणारा सकाळ संध्याकाळचा लागणारा काहीतरी करत असतील
आम्हा आम्हा इकडे कस माझ्या आईवडलांकडे जॉईंट फॅमिली असल्यामुळे काय
सगळी घर होती कामे एकत्र वाट घेऊ
हा ते तर आहे एकत्र कुटुंबाचा तो तर खूप फायदा आहे.
वाटली गे हॅलो
ते तर आहेच चांगल झाल ताई छान वाटल ताई तुमच्याशी बोलून.
हॅलो
हॅलो हॅलो